हॅलो नमस्ते शुभराात्री्री
शिवरवरात्री हो चाललय झोपायचीच तयारी हो
ल् का
ह नाही असंच आवरायचं झोतात कस जोपर्यंत आपण त्यांबरोोत तोपर्यंत त्यांचे का डोळे बतवतते
होत नाही बरबर आहे बरबर आहे काय सकाळची तयारी झाली मग सगळी हा ते सकाळच्या तयारी होणारच नाही सुरुवात हम्म! तेच. बाकी सगळं व्यवस्थित. नाही ना पाऊस नाही ना आमच्याकडे हम्म! तेच ना वातावरण थोडसं होतं पण ते निघून जात होतं. ताच काही हेच नाही या वर्षी खरंच!
हो हो खरंच नाही बरोबर आहे.
पावसाने काय दडी मारली का माहित.
हम् ह्या वर्षी म्हणताय पाऊसच कमी सगळीकडे. म्हणजे महाराष्ट्र साईड ला तर खूपच कमी आहे.
ते कोणीतरी म्हणत होतं ना की दोन हजार तीस पर्यंत तुम्हाला बॉटलचं पाणी प्यावं लागेल म्हणे.
बापरे! हम्म होऊ शकत, होऊ शकतं ना. हो. प्रदूषण इतकं वाढलंय सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत असं.
खूप वापरतो ना जास्त गाळ्या धुवायला. सगळ्याच गोष्टीला पाणी आता ते कोमळे आलेलं आहेत इंडियन
कमोडणे हो खूपच हो त्याच्याने पाणी खूप वाया जातं.
आणि ते जर टाकणार नाही तर किती दास होतील हम. पाण्या शिवायत काही नाही ना, सकाळी उठलं म्हणजे पाणीच पाहिजे.
नाही आणि मोठ्या शहरात तर आता आमच्यासारख्या अपार्टमेंटला पाणी नाहीय. मग ते टँकर बोलून ती टाकी भरतात. मग त्याचा वापर म्हणजे पैसे पण जातय आणि आम्हाला कधी कधी दिवस दिवस भर पाणी पण नस वापराय मग याच्या पेक्षा असं वाटतं की आपल्या आई वडिलांच्या सवयी चांगल्या होत्या. तर भरून ठेवायच्या बादली तेवढीच अंग करा तेवढ्या बादलीत किंवा एवढंच बाथरूम मध्ये पाणी वापरा असं भरून ठेवायचं. जेवढं पाणी आपण म्हणतो नदीचं यायचं किंवा पाईपलाईनने. तेवढंच वापरा. आता कसं बोअरिंगच्या याच्याने माणूस वापरतच. हा त्याच्याने जास्त वापर होतो.
मुदळ माप झालेलं आहे मग ते आणि आपण ते हे र आहे ना. आता शॉवर आहे, बाथटब आहे, आपण जास् आत्ताच वाढून ठेवलेल आहे, आपल काय म्हणतात ना ऐशो आराम. पाण्यासाठी.
हो.
पाणी आहे की नाही, ते बघायला पाहिजे हो हम्म. प्रत्येकाने, प्रत्येकाने करायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. की आता बाबा पाऊस नाही तर घरी पाणी कमी वापरायचं. मशीन कमी लावायचं. मी म्हणते, आठवड्यातून दोनच दिवस लावायचं.
हो.
नाही तर मग हाताने ज्याला शक्य त्याने हाताने मस्त धुवायच व्यायाम पण होत.
हो खरंच ना. हो व्यायाम पण होतो. आणि जसं कामवाल्या बायांना पण सांगाव ला नो हो.
कामवाल्या बाया जास्तच पाणी वापरतात ना माझा जीव जातो खूप. त्यांना सांगते बाई पहिले नळ बंद करा त्या हां. आता कसं कितीही पाणी ये आलेलं राहू दे पण मला आहे ना ते पाण्याचं काय आहे काय माहिती पहिले पासून फिरायला गेले ना नळ तोडू राहिले ना मी डायरेक्ट तिथे जाऊन बंद द करून येते, म त्या पाण्याला मला अस पाण्याच य दिसलं म्हणजे मला जीव हे होतो माझा की आपण पुढच्या पिढीला काय देणार आहेत तर असं जर आपण तसेच निघून गेलो परवा .
हम्म!
क्लब.
हो, ना.
भेट. त्यांचं जीवन काय राहील ते, कोरड. हुं. प्रत्येक माणसाची, दरी. पण असं म्हणतो. तिला म्हणत होता म्हणे. तू एवढं जर म्हणते ग म्हणे. तुम्ही पाणी नका घेऊ एवढं. नका लावू. शॉवर नक लाऊ. आणि तुझ्या एकटी मुळेच पाणी कमी हे होऊन जाणारे कमी. कमी राहणारय का म्हणे? बाकीचे लोकं सर्रास वापरतात म्हने. म्हटलं अरे बाबा
हम्.
ते वापरो. पण आपण कोणाच्या, याच्यात लाईनीमध्ये बस - बसणारयत, की नाही गड्या पाणी साचणार लाईन मधे होणारयत. किती वापरो. ज्याच्या - त्याच्या कर्माने माणूस बरोब्बर जातो म्हटलं, पुढे.
बरोबरय. अन्, सुरुवात कुठेतरी आपल्या घरातून करायला पाहिजे, असं. बरोबरय.
हां. आता कट कितीही म्हटलं ना. आपण समुद्रात, कोणी म्हणतं ना. एक गोणी जर मीठ टाकलं. बाबा तर ते गोड थोडी होणारय तो समुद्र. पण तो गोड समु द्र करायला कोणीतरी तयार झालं बुवा. एक गोणी म साखर टाकली होती. असं कोणीतरी म्हणेल. याच्यासाठी मला क हे करायचंय. आणि कोणा आपल्यासाठी क करतोय का तर, ते करायलाच पाहिजे,
बरोबरय.
पाणी साचवणं खूप गरजेचंय आपलं. आता लातूर भागाकडे बघा न तुम्ही. मराठवाडा, लातूर.
बापरे! हम्म.
आणि ज्या भागात आत हायफाय पाणी येतय, तिथे सुद्धा पाण्याची कमतरता झालेलीय. खालच जे बोरिंगच पाणी ना, ते सुद्धा कमी झालेय. बोरिंगचं पाणीसुद्धा नेल स्रोत कमीय. म्हणजे पाणी साचत नाही, मुरत नाही. खाली पाणी आपले. म्हणून एक चेक डॅम मो वगैरेयेतना हे करायला पाहिजे, आपण वॉटर हे, वॉटर हार्वेस्टिंग करायला पाहिजे. पाण्याच.
हो, बरोबरय. आणि आता इतक्या मोठ्या -मोठ्या सोसायटीज होत ताय, किती पाण्याचा त्याचा वापरय.
त्याचा तर वापरय. पावसाच पाणी, पावसाचं पाणीय. ते ना
हम्म. हो ना, माहितीय.
आपण, जर साचवलं ना ते, ह्याच्यात, हौदामध्ये. तर त्याच्यात ती बोरिंग पावडर टाकायची. तर ते स्वच्छ आता जंतु पण टिकत नाही तेत. झाकून ठेवलं तर, ते पाणी वापरायला प्यायला, सगळ्याच ह्याला छान रस्त ते की, बिना केमिकलस असतं. केसं गळत नाही त्याच्यामुळे. आपल्याला कुठलाच आजार होत नाही. प्युरिफायर लाव -लावलं जात नाही. आपल्या घरात आता वॉटर प्युरिफायरय तसं. म्हणजे कितीतरी गोष्टी कमी होतात, त्याच्यामुळे.
बरोबरय.
वॉटर हारवेस्टिंगमुळे.
हो.
अन् ते आता पुढच्या काळाची तर गरजचय. ह्या गोष्टी कराव्याच लागतील, हो.
हो. आम्ही आता करणारय. जे तसं झालेलं आमचं. हाऊद वगैरे बनून, हा पावसाळा, आम्ही पावसाळ्याचीच वाट बघून ह ना
ह्म.
हे, आता कसऽ? आता समजून गेले ना, आता पाऊस पण कमी राहील. पाण्याचा पण ताण राहिला, तर आमच्याकडे एक दिवसा दोन दिवसा पाणी शनिवारी पाणी घेणार नाही आमच्याकडे.
बरबर.
त्यानुसारच आपल्याला नियोजन करावं लागेल. तुमच्याकडे येत य का पाणी?
नइ पाणी म्हणजे बोरिंग आणि टँकर असं. मोठी सिटी यत हा मोठी अपार्टमेंट. येतं पण ते खूप आठवड्यातून दोनदा का तीनदा येतं असं काहीतरी.
आ रे देवा आसय का? हां आसय मग. म्हणून असं वाटतं बई फ्लॅट मध्ये राहायला नको, कारण की पाणीच येत नाई.
पाणी आणि तेच येना, वापर मी किती पण कमी केला, पण दुसरे खूप करताय तर ती टाकी हो, खालीच होते असं.
ते स्वतःच राहिलं तर माणूस थोडस बारीक निरिक वापरत नाही बाबा हे नाही करू ते पण मग ह्म याच्यात कसं राहतं, हा सगळ्यांच जाईल तर जाईल, सगळ्यांच जाईल. येईल बरोबर पाणी असं, त्याच्यामुळे थोडस जड हात त असतो बायांचा, कधी कधी त्यांना कळत नाही.
बरोबर ये. पन तेच ते
हम्म. पाणी तेच जीवन ये माणसाचं, पाणी, पाणी, पाणी करायला लागलेलो ये आता सगळेजण.
हो.
पाऊस कधी पडेल आणि कधी आपण मोकळे होऊ? धरणात पाणीच नाही आता ना, राहिलं आता महिनाभराचंच पाणी आहे फक्त.
बरबर ये.
महिन्याभरात पाणी संपलं, क मग हाये ठणठण गोपाला. आम्ही तर बोर वगैरे पण नई केलेली.
हा
कारण की आमच्या इथे बोर जर केली ना, तर लगेच पाणी लागतं बुआ.
बरबर ये.
पण आम्ही केलेली नाही ये सध्या, कारण की आमच्या इथे ना वळ पिंपळपणे, नियेमे त्याच्यामुळे ते पाणी धरून ठेवण्याचे त्यांच्यात हे राहतेना. म्हणून झाडं लावायला पाहिजेत, पावसाळ्यात. जास्तत जास्त करून.
टो. आणि ते झाड कमी झाले म्हणूनच, तर पाऊस कमी सगळ्याच गोष्टी ते. त्याचच बरोबर-बरोबर ये.
हम्म तुम्ही लावता का झाडं पावसाळ्यात?
अं झाड खूप आवड आहे मला, लावाय चीं आवड ये, हो. आईच्या घरी पण खूपये खाली असं आणि आहे म्हणजे झाडांची आवड. हो लावायलाच पाहिजे.
लावतात.
आता क झाड कमआत्ता म्हणजेअसं अ अंब्या च वेगेरे मला आवडत म्हणजे जिथे बी असेल मीच ते कोय सांभाळून ठेवते आणि लावते अस आता जांभळाची बिया हे करून ठेवलंय मी किंवा आपलं साध्या कुंडीत ते आता फ्लॅट मध्ये मी कोथंबीर पालक वगैरे मिरची असं लावतो् हम्म
हम्म आम्ही काय करतो आता वट सावित्री पोरांनी माहितय ना
हा.
तर त्या दिवशी मी वळं आणते त्याची पूजा करते आणि त्यालाच लावून देते मग
बरं बरोबर हाय
आमच्या अ शे भरपूर आणि गो लावलेले आहेत. जे जिथे वड आहे तिथे नाही जाता मी पूजा करायला घरी आणते आणि त्याची पूजा करून म तेे लावते जरास. नीम हा बारा जुलैला मी नीम वगैरे लावतो असे झाडं. निम पिंपळ
हम्म. छान.
म्हणून या गोष्टींचा आहे ना थोडा अवेरनेस झाला ना तर मग माणूस करतो बरोबर ते आतून हे पाहिजे कळकळ किनीकडे -
हो.
आपल्याला काहीतरी करायचंय निसर्गासाठी. पुढच्या पिढीसाठी कोणाच काही हो वो. पण करायला पाहिजे हायकी नाही तुम्ही लावा आता पिंपळ - वगैरे कुठे असेल तुमच्या आजूबाजूला जाऊ न जिथे काही म्हणजे तिथे लावायचं कारण की आता लावायचं आणि लगेच थोडे दिवसात लगेच तोळायला काय बघतात. म्हणून आहे ना असं जागा छान बघायची तिथे लावून द्यायचं.
हो. ठीक आहे ना.
चालेल. चला मग छान वाटलं हो हो चला चला बाय.
शुभरात्री ताई ओके बाय.
-त्री हो हो बाय.